हां.
हा आवाज येते माझा मलाचं रिपीट माझा येतोय.
हो येतोय ना.
हा बोला.
काय करताय तुम्ही?
काय नाही आता संध्याकाळच्या जेवन तयारी करायची.
काय बनवणार आहात तुम्ही जेवणामध्ये?
आज आम्ही चपाती बटाट्याची भाजी बनव
हो का.
हम्म.
बटाट्याची भाजी कशी बनवता तुम्ही?
साध्या पद्धत बटाटे उकडून घ्यायचे, कांदा चिरून घ्यायचा
हा.
मिर्ची चिरून घ्यायची, दोन पाळ्या कढीपत्त्याच्या
हां.
आणि कढईमध्ये थोडं तेल ओतायचं
हा.
कांदा टाकायचा, कडीपत्ता टाकायचा आणि कांदे थोडं परतायचा.
हं.
आणि थोड परतल्यानंतर भात टाकायची मग स्मॅश करून बटाटे
हां.
आणि
. हा हा.
आणि आणि
ते कशा बरोबर खाणार, पुरी बरोबर की चपाती बरोबर?
चपातीे बरोबर खायची असली तर
हा.
पण बटाट्याच्या भाजी वर भाकरी नाही चांगलं
हां.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
हा हा. त्याच्यामध्ये ना थोडं ओलं खोबरं आणि एक दाल चिनीचा तुकडा बारीक करून आपण ग्रेव्ही करून टाकली ना त्याच्यामध्ये आणि थोडे वटाने मॅश करून टाकले शिजवून ज्या वेळेला आपण बटाटे उकडून घेतो ना त्यावेळी जर आपण त्याच्यामध्ये वटाणा घातला मॅश करून, तर अतिशय उत्तम प्रकारे होते भाजी.
हॉटेलमध्ये जसा कुरमा होतो की नाही, तसा होतो.
त्या पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा.
बर.
आणखी त्याच्यामध्ये थोडं आलं लसूण हिरवी मिर्ची कोथिंबीर. यांची पेस्ट जरी घातली तर, जसे वडापावचे तली टेस्ट असते की नाही, वडापाव मधल्या भाजीची. सेम त्याच्या त्या पद्धतीत ती आपल्याला भाजी मिळते बघा बनवून. आमची पद्धत तशी आहे ना, बटाटे उकडून घेतो आम्ही सुरुवातीला.
हम्म.
त्याच्यामध्ये नंतर बटाटे उकडून घेतलेले मॅश करायचे, कांदा तेवढा चिरायचा. आलं, लसूण, कोथंबीर. हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्याच्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता फोडणी द्यायची त्याची. त्याच्यामध्ये कांदा परतायचं छान खरपूस असा लाल होणं होण्यासारखा आणि त्याच्यामध्ये ते मा मॅश केलेलं बटाट्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये हिरवी मिर ची कोथंबीर. जे बारीक केलेलं असतं त्याच्यामध्ये थोड्या धने टाकायचे, थोडे बडीशेप टाकायची. ते टाकून घ्यायचं, त्यांना थोडी हिंगाची फोडणी द्यायची हिंग पूड असते की नई आपली.
हम्म.
हिंगपुडची फोडणी द्यायची, त्याच्यामध्ये टाकायचं. आणि ते ते छान परतून घ्यायच कांदा भाजला. तर मग ते टाकायचे सगळं मिक्सचर आपलं. मग ते बटाटे मॅश केलेले टाकायचे ने व वरून. कसुरी मेथी किंवा कोथंबीर आपली पसरवून द्यायची छान लागते टेस्ट एकदम मस्त लागते.
पण बटाटा पूर्ण मॅश करायचा. हॅलो.
हो, आम्ही कसुरी मेथी काय करतो माहितीये? हॅलो.
हा.
हॅलो.
आवाज येतोय?
हा अडकतोय, थोडा थोडा आवाज तुमचा.
रेंजचा प्रॉब्लेम आहे.
हो रेंज प्रॉब्लेम आहे.
हा.
कसुरी मेथी आम्ही काय करतो माहितीय का, जास ज्यावेळला उन्हाळ्यामध्ये मेथी स्वस्त असते की नाही
हा.
त्या वेळला मेथीची भाजी जास्त आणायची आणि उन्हाला सुकवायची मेथीची भाजी निवडून.
हां.
त्याची डेट बाजूला करायचीये आणि त्याची भाजी सु कवायचेच चांगलं कडक उन्हाळ्यामध्ये, उन्हामध्ये आणि ते मॅश करून ठेवायच, बारीक करून ठेवायचे फ्रीजला.
हां.
भरपूर दिवस टिकते.
अम्म हम ती पद्धत मग त्यामुळे कडू होत असेल ना मेथी.
मेथी नाही कडवत वाळल्यामुळे ना, त्या मेथी मधला अर्क पूर्ण सगळा. निघून जातो.
हां.
त्यामुळे ते जास्त कडवट लागत नाही ना.
मग तो स्वाद कसा येतो आपण, भाजीला वापरतो तेव्हा तो स्वाद येतो तो कशामुळे येतो. ‌
मेथीमुळे तो कस्तुरी, मेथी जी आहे ना.
हम्म.
कसुरी मेथीच पूर्ण असं टेक्स्चर, तेच्यामध्ये उतरतं. अतिशय छान प्रकारे होतं ते.
हा.
विकत आणण्यापेक्षा ज्या वेळेला, आपला स्वस्त मिळते मेथी त्यावेेळेला आपण कर ठेवलेलं कधीही चांगलं, आणि होम मेड होते ना आपली. नैसर्गिकरीत्या केलेली. कस्तुरी मेथी माहिती होते असंच, काही केमिकल वगैरे न वापरलेलं. ते आणि स्वच्छ धुवून मेथी, वाळणार आहोत ना त्यामुळं. नॅचरली आपल्याला नैसर्गिकरित्या मिळते, कस्तुरी मेथी घरी बनवलेली.
हां.
उन्हाळ्यामध्ये अशा बऱ्याच साहित्य. तिन्ही ऋतू. तू मध्ये साठवून ठेवू शकतो, चांगल्या प्रकारे. ते पापड कुरड्या.
हम्म.
अशा बऱ्याच वस्तू आपण बनवून ठेवू शकतो, ना जे कायम आपण वापरू शकतो.
होय.
पाऊस चालू झाला की बाहेर. शेंगदाणे आणि कुरडया, पापड वगैरे खायला छान लागत ना. ब जस भजी खाऊ वाटतात, चहा भजी बाहेरच. पाऊस मस्त पैकी पाऊस सुरू असेल की, आपण आत गरमागरम करून खाऊ शकतो ना.
आता मला थोडं, बोलून देचीला का तुम्ही.
हो बोला, नक्की बोला.
बाजरी असते ना बाजरी बाजरी, चार दिवस भिजत घालायची.
हां.
आणि ते चार दिवस भिजल्यानंतर, किंवा दोन दिवस भिजवायची. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ती अं बांधून ठेवायची संध्याकाळी.
हां.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बांधून ठेवायची.
हां.
एक दिवस पाण्यात पूर्ण भिजवायची, एक रात्र एक दिवस. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, पाण्यातन काढून फडक्यात बांधून ठेवायची.
हा.
कापडात आणि, अं मग ती बांधून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी. संध्याकाळी.
हां.
उघडून बघायची.
हा.
मग त्याला अस कोंब आलेल असत्यात, मटकीला जस आपण मोड. खाल्लेल असतात ना तस बाजरीला आलेले असतात. मग ते बारीक करून घ्यायचे, मिक्सरला थोडं थोडं पाणी घालून.
हां.. पूर्ण बारीक करायची का पेस्ट.
हां.
हा.
आणि म्हणजे गर्भ गर्भ थोडं ठेवायचं भरड
हा.
आणि मग ते रात्रभर तसंच झाकून ठेवायचं.
हा.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गरम करून ते शिजवून घ्यायचं व्यवस्थित.
हा पाण्याचं कसं वापरायचं हो. पाणी कितीला, किती वापरायचं.
म्हणजे चार पट जर पीठ असेल
हा.
चार पातेल जर पीठ आपलं भरलं
हा.
तर तीन पातील पाणी ठेवायचं.
हो का.
हा आणि जास्त वेळ शिजू द्यायचं त्याला शाय येऊपर्यंत. ते शिजवून घ्यायचं हो. पिटावरती शाही येते शिजताना. म्हणजे जास्त वेळ जर शिजलं, तर त्याला शाईद बनते तयार होते‌.
हा हा हा.
मग ती शाई तयार झाली ना मग ते बंद करायचा गॅस.
हा
आणि नंतर मग त्याच्यात खारोड्या जोडायच्या.
हो आम्ही पण तोडलेले आहेत. आता ते तुमची रेसिपी ऐकून असं वाटायला लागले की ते घेऊन खावावं की काय.
हा शेंगदाण्याचा डबा कुठे आहे ते शोधा घरामध्ये.
हो माझ्या समोर. च आहे ना शेंगदाणे पण माझ्या समोर आहेत आणि खारोड्या पण माझ्या समोर आहेत
हा मग मग ते चारायला कोण येणार आहे का आता?
चारायला नाहीये आम्ही स्वतःच आमच्या हात नं खाणार आहे.
ह
ठीक आहे ठीक आहे.
हो हो हो.
आणखी काय विशेष?
विशेष काही नाही तस स्वयंपाक बनवायचा आहे ना आम्हाला. सु सात आठ जणांचा आमच्या घरी नाही. एखाद्या माणसाचं आम्ही जेवण शिल्लकच बनवून ठेवतो ना.
एक्स्ट्रा बनवता का?
हा बनवतो आम्ही आ पण जेवायला बसल्यानंतर एखादा माणूस कोणतरी एक्स्ट्रा आला तरी त्याच्यासाठी पण आम्ही जेवण बनवून ठेवतो.
म्हणजे आज मला ही बातमी लागलेली आहे उद्यापासून मीच एक्स्ट्रा येणार तुमच्या घरी.
हो हो नक्की या, काही प्रॉब्लेम नाही.
आणि ज्या दिवशी तुमच्या हातून नाही झालं त्या दिवशी?
आम्ही तुम्ही आल्यानंतर बनवून खात देतो ना तुम्हाला या.
हा मग ठीक आहे चालतंय.
हो हो काही प्रॉब्लेम नाही तुम्ही कधी घेऊ शकता. कधीही या आमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही आम्हाला.
ठीक आहे ठीक आहे.
हो तुमच्यासोबत तुमच्या मिस्टरांना जरी देखील घेऊन आला तरी काही आम्हाला प्रॉब्लेम नाही.
पण तुम्ही एकाच माणसाचा एक्स्ट्रा स्वयंपाक बनवताय ना?
हो तुमचे मिस्टर सोबत येणार असतील, तर आम्ही डबल माणसांचा स्वयपा
आम्ही सरप्राईज देणार ना, आम्ही अचानक येणार तुमच्याकडे.
हो का बर ठीक आहे या. मग तुम्ही तर म्हटल्यावर आम्हाला आज पासून दोन माणसांचं जेवण बनवलं